हॅलो.
त्याचे आठ पास झाले.
किती.
आठ. हो माझे दोन नंबर आहेत
तुझं किती?
बरं
हॅलो
माझ्या हेच्यावर झालेत आता त्याचे आठ माझे चार हम्म आता काय
मगाशी कोणाला करत होतास?
यशलाच
हा हा मग तुझ्या आता, आता माझे धरून तुझे दहा, आठ झाले असतील ना? हां मी तू, मी प्रिय, तेजसला आणि, स्वरूपला झालं करून तुला आणि यश राहिलाय
हा माझे दोन नंबर आहेत माझ्या तर आठ कॉल होतील तुझे
दोन नंबर आहेत काय?
हो.
अच्छा
हम्म
आता काय करू तुलाच करते दुसऱ्या नंबरवरून की यश ला
मलाच कर, नंतर मग यशला कर
मग माझे जास्त होतील, ऑलरेडी माझे कि किती झाले वीस पाहिजेत ना चार चार कॉल करायचे की पाच-पाच
चार - चार केले तरी चालले, पाच-पाच केले तरी चालेल
पण वीस पाहिजेत ना अच्छा तू असं हेला कर पाच मेंबर ना कॉल कर करणार मग चार-चार अस अच्छा मग मी पाच-पाच केले चार मेंबरना
हा चार मेंबरना करणार हम्म
आणि यशलाच करते नंतर
हा चालतय
यशला बोल मला
हो. हा चालेल चालेल यश विचारतो की इकडे आहे कि तिकडे आहे?
काय दहा मिनिट चालू ठेवा काउंट करणार नाहीत वाटतं मग
हा
खायला